हां
बोल ना.
बोल की ताई
येतोय
चहा पिलीस.
हो घेतला बाई घेतला की. तू?
होय झाला.
गडबड चालू.
आणि काय मग? हॅलो बोल की. पाऊस झाला आज?
आज नाही ग पाऊस इकड. इकड नाही तिकड होय. आजून
होय आत्ता थांबलाय. खर होता मगाशी एक अर्धा तास तरी.
होय
आणि काय मग?
बा बाकी
बाकी काही नाही.
तुझ्या तिकडे काय सेलच ऑफर वगैरे काय सेल ची ऑफर वगैरे काय सुटले. काय ग हां?
हां होय आहेत की.
साड्यां
आहे सेल सुटलाय खर होय होय खर जायच होईना.
का ग होय ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण भरपूर आहेत.
होय काय?
होय. आता बघ ना, मिशोवर फ्लिपकार्टवर वर पण भरपूर सेल ऑफर चालू आहेत.
होय होय,
खरेदी काय केलेस, कधी हा घेतलेस का काय कधी
होय होय घेतलेत की,
हम्म,
तीन - चार ड्रेस घेतलेत.
मला मला एकदा विश्वास नाही बाई. नाही. माझं एकदा हे झालं होतं. ऑर्डर काही व्यवस्थित आली नाही हा, त्यामुळं मी कपडे कधी नाही. आत्ता हेअर क्लिप मागवलीत बघ ऑनलाईन.
हा,
इतके मस्त आलेत म्हणजे ऑफलाईन आपल्याला कधी भेटतच नाही असं दुकानात.
होय काय? मला फोटो सेंड कर बघते मी पण मी पण ऑर्डर करतो मग,
बघ की छान येतात आणि कलर पण छान आहेत त्याचे
होय, म्हणजे स्मॉल आहेत काय? लाँग आहेत? बिग आहेत होय?
हा लॉंग आहे. पण असं वर पो हे करून आपण हे करू शकतो म्हणजे आंबाडा वगैरे घातल्यानंतर पण छान दिसेल.
होय,
हम्म,
बरं बरं,
म्हणून म्हणलं, साड्या ते काय कलर वगैरे काय माहीत नसते. त्यामुळे मी ऑफलाईनच घेते.
होय, साड्या मी पण ऑफलाईनच घेते. ऑनलाईन काय? ते बरोबर नाहीच ते गंडतेच.
हम्म जायचंय आता म्हणते. एकदा जाऊन माझं कसं आत्ताच मी आणते. एकदम गौरीचे वगैरे साड्या.
हा होय होय बरोबर आहे. म्हणजे जरा बर पडतय नाही. आता कारण नाही. त्या टायमाला आणि महागच होतात ग.
महाग पण होतात आणि पाहिजे तसं दाखवत नाहीत मग,
दाखवत नाही. होय,
गर्दी होते. हम्म, गर्दी होते.
गर्दी होते. हो,
मग आता ह्या सीझनला कसं राखी पौर्णिमा गौरीला वगैरे सगळं चे एकदम खरेदी होते साड्यांची.
होय होय, आणि बऱ्यापैकी म्हणजे असतोय पण स्टॉक चांगला.
होय. व्हरायटी असतात. पार्टीवेअरच्या साड्या पाचशे रुपयाला तेराशे आणि चौदाशेची साडी. पाच - सहाशे पर्यंत पार्टी वेअरचे
होय काय? चला चला मग येतो. तुमच्याकडे
एकी कराडचे मार्केट कराडचं मार्केट बघायला.
होय-होय.
म हो म्हणलं, मान्सून सेलचं तुला काय तिकडं आलंय? का, सांगलीला?
नाही, आहे इथं. सांगलीत पण चालू झालंय. इथं आहेत एक-दोन दुकानं, आम्ही जातो तिथं नेहमी, तिथं आ टाकलायं मेसेज ग्रूपला.
बरं.
बघायचं मग. चाले. ह्या मैत्रिणींच ठरायला पाहिजे की सगळ्या मिळून जात हो, आम्ही तिघी-चौघी तरी
हम्म-हम्म. माझं कसं जावा वगैरे असतय, दोघी-तिघी मिळून जातो. प्रत्येकाच्या आवडीनुसार आधी साईडला काढायचा गठ्ठा.
हा.
आणि मग त्यातनं सिलेक्ट करत बसायचं.
करायचं. होय-होय, तसंच होतंय का आपलं? एकमेकीना जरा विच रून घेतलं की जरा बरं वाटतंय ती, आणि कसं होतयं आपणाला छानच दिसत असते. आपण स्वतः. असं बघितलं तर पण दिस म्हणजे दुसरी समोरची व्यक्ती बघत का नाही? त्यांना जरा असं व्यवस्थित कळते.
होय, तुझ्यावर हे सूट होईल. तुझ्यावर हे सूट होईल, तुझ्यावर ते सूट होईल असं. हम्म-हम्म, मी आता मग. मी आता दोन वर्ष झालं काय करते. ह्या गौरी-गणपतीच्या साड्या असतात, त्यामुळे दिवाळीला साडीच खरेदी. खरं नाही, एखादा ड्रेस ड्रेस घ्यायचा किंवा मग वन-पीस एखादा घ्यायचा.
हा-हा.
हम्म.
होय.
हो ना.
तुमच्यात असत्यात ना, गंगा-गौरी?
आमच्यात एकच असते, गौरी गं.
एकच आहे काय आमच्यात? आमच्यात ती पद्धतच नाही. आमच्यात कळशीतलेच आहेत. तांब्यातलेच तेवढीच ती.
हम्म-हम्म, हम्म-हम्म.
हिथं आमच्यात कुणाच्यातच नाहीये, त्यामुळे ऊगीच. पण कसं ते? प्रथा नको वाटते गं पाडायला. आपण आता एक आपण पुढं-पुढंच सांगू शकत नाही ना.
पुढची पिढी करेल का नाही, सांगता येत नाही.
हा, म मला लागलेल्या बायका इथल्या आमच्या कर तू पण म्हणून, मी म्हंटलं मी आ हौसन करेन अजून किती? पंधरा-वीस वर्ष करेल तिथनं पुढं नाही झालं, पुढच्या पिढीला मग उगीच कशाला त्यांनी आणि म्हणणार नाही, ते वाढवून ठेवले म्हणून.
जॉब वेगळं आणि हे वेगळं मग
त्यांचं पूर्ण असं म्हणजे. त्यांची जनरेशनच वेगळी, त्यांनी खूप बिझी असणार. कुठं ते करणार आहेत ना, उगीच.
पाया पडायला आलं तरी, भरपूर झालं जॉबवरून.
होय. तेच, तेच म्हणतोय आता आपण.
काय करायचं? जनरेशन
जनरेशन
मग धावती-धावती जनरेशन हाय ही.
होय.
मग...
म्हणूनच मग नको वाटतयं.
मला विचारलं एक जणीनं अगं तुझ्या तिकडे सांगलीला मिरजेला वगैरे काय सेल ऑफर वगैरे काय असतात काय? नाही नेहमी इथूनच घेते, साड्या वगैरे सगळं खरेदी
नाही आहेत-आहेत मिरजेत पण आहेत, सांगलीत पण आहेत त्यामुळं बघ. कोण घेणार असेल तर, आम्ही तर प्लॅन करतोय आता जायाचा.
आता तूच बोलती इकडंच मी येते म्हणून.
काय दोन्हीकडं घेईन मी त्याला काय.
बघू की जरा काय म्हणजे क्वालिटी मध्ये काय फरक आहे का?
हां.. हा... हा...
काय वेगळी आहे का, आमच्या इकडच्या पेक्षा.
तसं असतंय बरं का, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळं म्हणजे अशी डिझाईन त्या परत कापडमध्ये फरक भरपूर असतयं.
तेच म्हणूनच की मग. बघू मग, येऊया मग, वीकेंड ला एक दिवस.
ह्या वर्षी तुझ्यासोबत खरेदीची प्लॅनिंग करतीये मी.
चालेल की, आपण दोघी मिळून बस
दोघीच जाऊया काय?
दोघींच जाऊया.
होय म्हणजे माझ्या जावा म्हणतील दरवर षी आमाला सोबत घेताय आणि ह्या वर्षी हूं.... लगेच आम्हांला विसरल्या जाऊबाई.
होय म्हणणार, म्हणणार तसं.
मग
तेच की, झाला झाला.
हूं.. हूं.. हूं... खरेदी करायची असली तर का नई लवकर केली पाहिजे. सेल ऑफर चालू आत आहे तोपर्यंत परत- परत काय होतंय, सगळ्यांना माहित झालंय आता. कि ऑफर असत्यात आत्ता, स्कीम असतंय त्यामुळं मग पट कन जावून घेऊन येतय मग चांगलं संपलं की, मग आपण गौरी जवळ आल्यानंतरनं मग जाणार.
होय मग काय सगळा गाळच भेटतोय मग.
हा मग कुठं तरी एका ह्याच्यातलं तीन-चार तीन-चार शिल्लक असत्यात, मग गेल्या वर्षी मला एका दुकानदारानी काय सांगित लं की ही आता आषाढी एखादशी असते की नाही, ती झाली की, तुम्ही लगेच येत जावा. हम् म्हणजे तुम्हाला चांगली व्हरायटी भेट ल, तुम्ही आज दोन वर्ष झाली येताय बरोबर आहे पण तुम्ही लेट यताय म्हंणले
हां- हां,
हा एक दीड महिना जरा लवकर येत जावा.
हम् -हम् चालतंय मग तसं करूया.
तेच कि, मग
मग काय बघायचं होत काय साड्या हायेत असला तरी आणि कमीच वाटतेत.
कमीच वाटतात, हं, हु, हु नाही पण जीन्स टॉप सुद्धा अग स्वस्त आहेत. सातशे आठशेची हा, सातशे आठशे रुपयाची जीन्स बॅगी वगैरे पाचशे, साडेपाचशे, चारशे साईज वर
होय अ मग जीन्सच घेतो तुझ्याकडं मग, साडी काय हायेत आता.
हम्म, मला पण एक नेवी कलरची, नेवी ब्ल्यू कलरची घ्यायची आहे जीन्स.
होय,
हम्म,
चालंल तुझ्या पसंती नाही क नाही मला ह्या वेळेस शॉपिंग करतो मी.
हम्म,
आणि तू माझ्या पसंतीने कर. अं, हु, हु आमच्या जावांना पण घे आणि म्हणायला नकोत सोडून गेली म्हणुन.
ग्रुप काढूया का, एक मान्सून सेल् ग्रुप?
होय -होय चालतंय कि.
होय, व्हॉट्सअप ग्रुप काढूया मान्सून सेल म्हणून म काहीतरी म्हणंतील येगळं. हम्,
शॉपिंगच करतोय.
तेच की,
तेवढंच की, तेवढाच आनंद असतोय आपला आणि त्या येड आपण का सारख सारखं नाही ना, वर्षातनं एक, दोन वेळाच की होतंय आपलं.
तेच ते इकडं कमवायचं आणि इकडं हे करायचं, खरेदी करायची.
हम्म, हो,
म, बाकी, काही नाही बघ, बघ कधी प्लॅन कर कधी प्लॅन करायचं बघ सांग मला, मग ठरवू एक दिवस आणि जाऊ.
हो -हो, चालेल- चालेल, नक्की.
हम्म, चालेल -चालेल ठेवु मग?
हां, चालेल ठेवं बाय.
ओके बाय.